हॅलो हा आवाज येतोय हा या लागले हा बोल की काय म्हणायलतीस
त
कुट विषय राहिलेला आमचा
मला तर प नाटव ना करता
कणा तशी राहिले ना बाई उय बरं राहूदे घे आ आपी कुठे आहे आता
घरातच असेल की
नाही कोल्हापूरमध्येध्ये काय
कोल्हापूर म्हणजे पूर्ण कोल्हापूरात नाही कोल्हापूरचे जरा आ बाहेर ते गोकुळ शिरगाव जवळ कॉलेज आहे के आय टी तिथ आहे आपिस काय नि मात असते शनिव रविवार आला की इत्या घरला
भारी आहे की मग हिज
आता किती बकी कागलच्या जरा पुढं एक पंधरा वीस मिनिट
होय तिथनं काय जवळ पडते सोड मग तिला
उद्याण पाणीला कुठे आण उदात
होय तेच कि
हम्म
तुझच अवघड आहे
तरी पण मी येत्या सोड महिन्यातन शनिवारी दोन दिवस परीयच गमक
काय गमतय ग
नाही तर काय
बलू जा असे का होतेस का तरी पण कसं राहतय काय माहिती बाई काय म्हणटलीस
थर्ड इयर म्हणजे आमची सेन
हा
त पण तशी च केली पहिला सगळ बोलायच बोलायच आणि नंतर असं मागं नावं ठेवायचं मी करायचं मग मी बोललं बंद केलं हो मी त सोबत बोलण बंद केलं माणनं पण बंद केलं आता अंकीचा काय प्रॉब्लेम सांग मला
होय
का नाहीची ती आम मला आवडायची त खरं ती आता माझ्यासधा ीट नाही तर मी कराव तोबत मग मी तिसोबत बंद के तिन माझ्याच्या बचपनाचे बंद केले मी जा म्हणलं मला तरी काय करत
होय पण तसं करायला नको पाहिजे का तिनं
ह म नंतर पाणी घच्या सगळ त्याच्या पोजंच्या म त्याच पण क मध्ये मध्ये पैसेच देन मग ती कि म तेव्हा तिने सलग तीनदा दिलेली मग मी दिलेलआणि अंकी नाहीच म्हणायला माझा नंबर ते पण आहेच म म्हंटलं तुमच तुम्ही घ्या आता प्रत्येक वेळेस किती ग पैसे घालायच
हो विकत आणताय
होय विकत पायायजे तथ नाही चांगलं
हा कस भेटते मग ते किती ला
विस तर तू म असत विस तर
वीस रुपयाच किती चौ म्हणजे चार जणी आहेत.
हो मग तेच्या मध्ये सांग घेत होत मग ते दोन तीन दिवस जात होत. मग ही म कि मध्ये मध्ये मी तुलासोबत बोलणं बंद केल्यानंतर पैसेच द्यायचे बंद केलं.
असं कस आपला ज्यावळेस टाईम येईल तेवढं
हो नंतर मी बघित बघितलं नाही नाही म्हणली नाही माझा नंबरच नाही घेत नाही म्हणलं घ्या मग तुमच्या तुम्ही द्या तुमचं तुम्ही रोज उठून किती काम आहे. वीस वाजते खर आता बक्की पाच दहा वीस वीस दिली की शंभर रुपये होतात.
शंभर रुपये होत्यात काय तिथं फुकट झाडाला लागल्यात
मग तेला तेचा पण रागाला असेल आयुधे तिकड मग तीन आता केली रूम चेंज
असं दे घे करू दे मग तुमच्या रूम मध्ये कोण दुसरी आली काय.
आ आम्ही दोघीच आता आणि तीन म्हणजे बेड आहेत. टोटल पाच जणांच रूम आहे. ती मग आता अजून तिघे तरी कोण नाहीत. घर आता येतील असं वाटतले मला नवीन कोणतरी
मग तुमच्याकडन त्यांनी रेंट जास्त घेतले.
नाही नाही तेवढं नाही नाही तेवढं बेड पुरत
हा ते भारी आहे. मग नाहीत जास्त घेतलं तर मग अवघड आहे. की ग
नाही सोड जास्त काय नाही. एका बेड च द्यायचं. आता नवीन येणार तरी चांगले येउ देत बाई
अगं बाहेर गेलीस की असाच ग मुली. त्यांना काय वाटतच नाही बाई.
म्हणजे असं खर तर बाहेर गेलं म्हज नाही असं मला तर वाटत नाही म कामात घाण वाटतंय. नाहीतर काय न.
आपल्यासारखं काय भेटतच नाही सोङ कोण बाहेर
सगळं असं पुढही बोलतात माग्या बोलतात.
होय.
माझी नट्टी होती इेतली अकरावी बारावी घेतली पण मग ती आमच कि आधीपासून आता होती तर मण एकत्र घेत नाही ना स्टार्टिंग मून पहिला पहिला तिनं सगळी गुन्हा दाखवली ती असं करायला लागली न विचारता म्हणजे एकदा तर काय झालेल आता आम्ही दोघीच होत ओळखीच आस म्हणजे एकत्र राहत होतो. मग रविवारचे मेस बंद असतते ना मग बाहेर खायला लाग आणि मग आम्ही दोघीच होतो आणि माझ ऑफिस मध्ये काम होतं माझ्या आयडी व मोबाईल नंबर चुकलेला ते करेक्शन करायचं होतं. मग ऑफिस मधन जाऊन येतो. म्हणलं पाच मिनिट थांब येतेच. ती हा म्हणली काय आणि मी गेलो ऑफिसमध्येध्ये तोपर्यंत बाजूच्या रूम मधली ती आली साक्षी म्हणून होती ती ती आली म्हणून ही गेली तिच्यासोबत मला गेलेलंच काय नाही मला सांगायच त कॉल करून की मी जातो म्हणून तू य गेली आणि नाव तर मी गेल तिथं हुडकाल हिला कुठं आहे. मग मीच कॉल केल हिला कुठ आहेस म्हणून, मग म्हणली ह
असं करत तय
मग तेव्हापासून मी तुझ्यासोबत बनण बंद केला ती पण आता बोलत नाही पण आपण नाही
कायम ते बोललीत तरी बाजूला राहतोय म्हंटल्यावर ह बाजूला राहतो ते कोण आपलं घरातलं नसत एकत्र मिळून राहायचं काय लय स्लो नाही तर त्यांना काय नाई त्या पुरी सोडा असू दे पण आले म्हणच एकटं शिकायला
होय आणि आपलं आपलं करायचं काय करणार आ
बोलतील त्यांच्यासोबत बोलायचं नाही बोलायच नाही
होय तेच कि म करायचं काय करणार दुसरं मग रविवारची मेस बंद असली तर मग काय खाता ये वेगळं
का नाशताच किंवा नाही तर मग चायनीज कायतरी खायच दिलं की नाहीतर मग समोरची मेस मध्ये असते पन्नास रुपये ला
असं कसं त्याने बंद ठेवतात ग बाई तरी पण एक दिवस पोटाच हालच
ती जरा चांगली आहे रविवार च फक्त अ आधी त ज मी सुध किती रविवारी बंद ते असणारच आम्ही एक दोन दिवस इतका बंद आणि ती भरत पण नव्हती
अगं आई काय खायचं ग पोरीनी
तून बाहेरने जाण्याचं
होय तुमच्याकडे इंडक्शन पण चालत नाही वाटत करून खायला
नाही तरीपन आजून एकटी रूम मध्ये आहे कनी आणि तिचा हा मग कधी तर त्याच्यात आता काय मॅगीच हा एवढंच होते जेवण मग तेवढंच कधी करतो नाही तर नाही कर
हॅलो बाहेर गेल्यावर खायचा हालच आहे
हा नाही
कधीतरी आलीस का घरी मग काहीतरी वाळ चिवडा तेन करून ने
ना म डायरेक्ट दुपारची आणि संध्याकाळी जेवण असते मेस ला मग नाश्ता आणि कुठे रोज दोनशे रुपये देत
होय
एकदमला जावं लागते
ह हा
तां किती पेपर असत्यात तुम्हाला?
साईड ब थिरीच आणिण प्रॅक्टिकलच दोन प्रॅक्टिकलच काय झालं सोड. आता ते एरी बसत.
प्रॅक्टिकल आदी होते व्हय.
त्यांच्या मनात ईल तसं. मागच्या सिमला पहिला थेरी झाली नंतर प्रॅक्टिकल, आता ह्या सिमला पहिला प्रॅक् घेटला
हां-हां म्हणजे कॉलेज वर
हां पण आमची काय युनिव्हर्सिटी पेपर पण कॉलेजेस काढतं.
हां-हां म ते भरी आय. म त्यांनी त्यांचाच रूल लावणार.
ते तवा बाई म्हणाल तुमचं
म्ज तेच की त्यांना हां.
जरा तरी बुद्धी वापरायची त्यांनी, कधी आज उठतात, मेसेज टाकतात की दोन दिवसानं पेपर आहेत. आणि प्रिपरेशन करा.
काय खुळ्यासारकं करता म्हणजे. फायनल एक्झामच्या आधी दोन टेस्ट असतात असं. म आता दोन म्हणजे टेस्ट जरी असले तरी चाळीस मार्काचे असतात पूर्ण सगळी थेरी. आणि ते पण मार्क धरतात गं, म आधी एक आठवडाभर तरी टाइमटेबल टाकायचं कि नाही सांग? त्यानी तीन दिवस नाहीतर चार दिवस कसल्या टाइमटेबल टाकत्यात.
काय गं बाई. तेंचं सगळं चालतंय म्हंटल्यावर. ऐ तिनि कसं पण वागत असतील.
आणि एका दिवशी दोन पेपर म्हणं.
अगो बाई-बाई म काय अभ्यास करायचा सांगानं?
अनिनि टाईम टेबल टाकलाय ता आम्ही. अं असायनमेंट लिहाय घेेता, वाचायचं तर लांब.
काय नस आम्हाला महिना दिला तरी कमीच आय सोड अभ्यासाला.
आगं जरा आठवडाभर तरी टाकायचा ना. तीन दि मागचा तरी टेस्टला तीन दिवस आधी टाइमटेबल टाकल्या.
काय करायचं आणि एकेकदा नोट्स पण नसत्यातच.
अगं कोन नसत्यात त कायमच नसतात आमची.
अदी शिकवते ते काटावर आता. सोमवारपासनं पेपर आहेत म्हणलं तनी. हेनी गुरुवारी नाही तर शुक्रवारी टाइमटेबल टाकत्यात. आणि टाइम टेबल टाकायच्या आदल्या दिवशी असायनमेंट टाकत्यात, म्हणजे असे इम्पॉर्टंट नोट्स नाही तर क्वेश्चन. त मं ते आम हुडकून सगळे आन्सर्स लिहून काढायचं, तोवर तीन दिवस सु त्यात पेपरला काय
त्यालाच तीन दिवस लागत्यात.
आता म डिग्री झाल्यावर जॉब करू दे.
जॉबचच बघणार आय बई बघूया मास्टरला एक टाकायचं म्हणा लागलोय.
हम्म
आणि आता कसं पणं बेसिक पण झालं, टॅली पण झालं, आणि जीएसटी पण झालं आता.
हम
आता जो कोर्स, म्हणजे होता का नह्या, आत्ता जो कराल. तो ते जीएसटी चं गोव्हर्नमेंट आलेल आमच्या क्लास
हम्
ते पण झालेय. आणि त्याच्यानंतर आता, ए आय चं पण हाय म्हणाय लागल्यात सर.
हम्म हम्म.
तो पण गव्हर्मेंटच हाय. मग त्याला पण, का एवढी काय फी नाय, ते फॉर्म भरायसाठी तीनशे साठ. तीनशे साठ रुपये काहीतरी हाय. मग तेवढं हे करून आमचं कॉलेज होत, पण इकडं होतय ग, आमचं सगळं हे.
होतय ह.
थर्ड इयर इकड होतं पर्यंत बाकीचं हों
हम्म
होय सी ए नच्या ऑफिस मध्ये आलतं बाई. चिक सी एन च ऑफिस असतय.
हा हा हा.
तीत आम्हाला अकाउंटंट म्हणजे सी ए न च्या ऑफिसमध्ये किंवा ते अ टॅक्स कं सल्टनस कडेच जायला पाहिजे नव्हे? कंपनीमध्ये पण चाल ते सोड, पण इथं कुठ कंपनी आहेत? आपल्या इथं. मग कनी दोन जा